लो आत रे मित्र तुला कॉल नव्हता लागत रे.
हो का.
हो, हो म्हणजे अस दाखवत होत कृपया कॉलरशी संपर्क करा, हो. म्हणजे ते तू अ मी काही नाही सध्या माझ वेगळं जरा प्लॅन चालू आहे माझा एक कोर्स वगैरे चालू गेला आता. रिसेन्टली, हो म्हणजे तुला शेअर मार्केट वगैरे माहितीय का? हां आणि मग त्या संदर्भामध्ये माझा एक कोर्स चालू झालेला आहे आता.
हा तर किती इन्व्हेस्ट कीती तुम् ही सर पहिले
शामध्ये
शेअर मार्केट मध्ये.
आरे तसं नाहीये मित्रा मी ना तो माझ हे चालू आये. म्हणजे एक कोर्स आहे तो तो केला का मी तो जॉब साठी करतोय. म्हणजे? हा, आपले ते ब्रोकर वगैरे असतात ना.
हम्म.
हम्म तिथे जॉब साठी पण आणि आपलं पर्सनल मग आपण करूया नंतर त्याच्यासाठी क्लासेस वगैरे करावा लागतात ना.
हो का.
हो.
हा तुम्ही कोणतं मार्केट शिकताय आता सध्या.
अ सध्या म्हणजे मला एक इंडियन बघेल. कारण की आपल्याकडे फॉरेक्स नाहीये त्यामुळे डिस अ्ँडव्हानटेज आहे आपल्याकडे.
हो का.
हा.
हम्म हम्म आता सध्याच वेळ वातावरण आहे तुमच्याकडे पावसाचं.
मी बाहेर आलो आता
आता आमच्याकडे जर कुठे
अ खूप पाऊस वगैरे झाला का मग?
होढक फुटी मानतात त्याला असा खूप पाऊस पुरचा सुद्धा पाणी काही दिसत नव्हतं पुढचा माणूस सुद्धा दिसत नव्हता.
मग तुमचं शेती वगैरे मग तिथं खूप पाणी साचले असल शेतीमध्ये.
पाय नाही पुराला पूर. आमच्या शेतीच्या डायरेक्ट माथ्या वाहून ग्याला माथ्या.
अच्छा म्हणजे खूप जोराचा झाला तर. मग काय लावलं होतं तुम्ही असं शेतात.
आम्ही शेतामध्ये हे लावलेलो होतं आपलं काय म्हणता याला काय हा आंब्याचे रोप लावले होते.
मग काय आता पूर्ण आंब्याचे झाड वाहून गेले असतील.
हो ना खूप नुकसान झाले. आता आम्ही टोमॅटो लाहू.
आच्छा टोमॅटो अच्छा अच्छा तुमच्याकडे म्हणजे टोमॅटोला जास्त मागणी वगैरे असते का म्हणजे पैसे खूप छान भेटता का
हो मग जसा सिझन तसा पैसे
हो अच्छा व्हरायटी कोणती लावता तुम्ही
आरयमान
अरेयमान
आर्यमान
चांगली मग ते योगी वगैरे नाही लावत त
नाही योगी वगैरे नाही लावत आम्ही एक तर आर्यमान लावतो न त हा आर्या लाव
नाही मटरला योगी चांगली म्हणजे जरा कुणी असं ती कडक असते ना बाहेर कुठे एक्सपोर्ट करायची असते.
नाही ना आपला मला जागीचा असतो त्याच्यामुळ आपण बो लगेच लोकांना सांगायचंय लगेच मार्केट ला जाऊ लगेच त्याचा निलाव करून टाकायचा पैसा मोकळे करून टाकायचे लगेच तीन चार दिवसामध्ये लगेच पेमेंट पडून जात
तुम्ही नेला वाला देतात का टामाटा
हो मग
कारण की आमच्याकडे कसं आहे गाडी जर घेऊन गेला ना आपण तर लगेच व्यापारीही बघ तो तो घेऊन टाकतो नाही तर मग फिक्स ठरलेला जो व्यापारी असतो त्याच्याकडे द्यायचं
हो का नाही आमचा एक द्राक्षेचा व्यापारी हे
हम
आम्ही कधी कधी त्याच्याकडे पण देतो
आच्छा द्राक्ष पण आहे का तुमचे आच्छा तुमची हे तुमची शेती किती अशी साधारण
शितीे आता ते सांगू नाही शकत
अहो मी तुमच्या घरी काही चोरी वगैरे करायला नाही येणार
आमच्या द्राक्षाचे व्यापारीच नाव सांगू शकतो मी तुम्हाला
अच्छा हो का काय नाव आहे त्यांचं
महालय नाव त ऐकलंयस नाशिक मधले सुप्रतित सुप्रसिद्ध. हो नाशिकमध्येच. प्रसिद्ध आहे ते द्राक्षांच्या वा वापरासाठी.
अच्छा नाही म्हणजे असं बघितलेलं वगैरे असेल नावानी काय अंदाज. नाही कारण की आम्ही फक्त टमाटर वगैरे तेच माहिती आहे आम्हाला.
हो का उर्फ भैया महाले असं म्हणतात त्यांना.
अच्छा नाही नाव ऐकून असेल कारण की म्हणजे मी त्याना असेल ओळखत पण आहे आमचे एक बंधू आहे.
तुमचा आवाज कट होतोय सर.
काय होतय.
हा येतोय आता आवाज कट झालेला होता.
अच्छा अच्छा म्हटल. ते तुम्ही जे बोलताय ना. त्यांना म्हणजे? नाव ऐकून ये पण मी त्यांना असं ओळखत नसावं पण. आमचे एक बंधू ते ओळखत असतील कारण कि काम करतात.
हो का? तुमचं लग्न वगैरे झालं का सर?
अं तस तर अजून काही नाहीय असाल कुठे तर सांगा आम्हाला.
हो बर ठीक आहे सांगतो ना.
अच्छा हो हो!
बरं तुम्ही हो मी बघतो नक्की तुम्हाला लो तसं चालल का?
अ काय हे नाव मी पहिल्यांदा ऐकलं कोणत नाव
लोड्र लोड्र.
हा. सॉरी सर हे पहिल्यांदाच ऐकतोय.
हो हो हो हो नाही ठीक आहे इट्स ओके. हे आपलं जरा खूपच लांब आहे लांबची मुलगी चालेल तुम्हाला.
अ नाही नको मग मी येथेच बरा आहे. आपल्या इकडेच हा.
ओके ओके बाकी काय चालं सर.
हॅलो!
हॅलो बोला.
हा म्हटलं तुम्ही काय करता आता सध्या.
आता सध्या आमचं. सध्या आता दुकानाच चालू आहे सेटअप.
अच्छा आणि ते जॉब वगैरे तु मागं होते ना एका कंपनीत ते काय झालं.
कंपनीमध्ये नाही सर आम्ही.
नाही ते तुमचं काहीतरी शॉप
हो शॉपच आहे ना शॉप मध्येच बोलल ना मी.
नाही नाही ते अजून एक होतं बघा ना दुसरं हो तिकडे
हो.. हो.. हो.. जायचं.. जायचं आत्ता पण तेच चालू आहे सर
हा हा हा.
कारण की कायच सर कष्टशिवाय पर्याय नाही.
हा ते तुम्ही ते याला. गौरव वगैरे ला ओळखता का? गौरव..
गौरव कोण सर?
माळोदे हो
हो हो नाही आम्ही अशाच यांना ओळखत नाही
बर बर ते अ म्हणजे तुमचं तिकडं पण चालू हे पण
हो
अच्छा मग तिकडे किती ते किती जाता? काय मग असले ना घरी
हो आहे ना दहा ते सहा
अच्छा! बरं आहे बर आहे ते एक चांगलं आहे शॉपला जर टाइम असला ना जास्त डे मग आज सुट्टी वगैरे होती का तुम्हाला
हो आज मी सुट्टी काढून घेतलेली होती आज जरा मी गाडीवरती गेलेलो होतो. हॅलो! हॅलो - हॅलो हॅलो हॅलो - हॅलो हॅलो पचिस चालू तैन का